हा बरे आहे. तू
हॅलो,
हॅलो,
हां बोलकी
हा काय कराल्यास
काय नाही बसले.
काय करत बसल्यास
काय नाही अशीच बसले.
हम्म हम् हम् स्टेटस बघितल कुठे गेलेला फिरायला.
क काल होय.
हम्म हम् हम्म
ते जणवाढला गेल तो.
हम्म हम्म आणि परत कुठ एक तलावाला वगैरे गेलेला कि बोटिंग वगैरे दिस
होय पाजरचा तलावला पण गेलतोय इथ कागल मध्ये
हा हा कुठे गेलेला ते
इथ कागल मध्ये पा पाजर तलाव
हा हा हा तुमच्या घराजवळ आहे काय
नाही नाही हा गावाच
हा ह किती रुपये तिकिट हाय
दहा रुपये, आत फिरायला दहा रुपये खाणं पिणं काय नाही आणि मग तिथं काय ह्यो धबधबाय कासवाच्या तोंडातन पाणी पडतय तिथं वीस रुपये तिकीटाय तू ये आपण जाऊया तू आलीस की आपण जाऊया आणि
हॅलो
खूप छान आहे फिरायला तिथं
हम्म हम जाऊया की.
रात्रीच पण खूप मस्त वाटत फिरायला
काय म्हटलीस
रात्रीच खूप मस्त वाटत फिरायला
होय
हम्म
हा हा चांगलंय की मग
बाहेर गप्पा मारत बसलाय काय हसत्याला आवाज याय लागलाय
नाही नाही वाऱ्याचा वगैरे आवाज आहे ग गरम व्हायलागलय
हा हा
आणि काय
काय नाही निवांत देवाचं काय नाही ते फिरायसाठी आणि नि जन वाडला देव हाय
हा हां हा कुळस्वामी वगैरे आहे का तुमचा
हा आमचा
हा हा हा हम् मग आणि काय
मी आमचे मिस्टर त्यांचा भाऊ चुलत भाऊ मी माझे मिस्टर त्यांचा चुलत भाऊ वहिनी त्यांची त्यांची दोन मुलं माझी मुलगी आमच्या नंदेचा मुलगा एवढी मोठी गाडी करून गेलतो मी
हो मग लांब आहे की जनावर
हो जनवाड थोडं लांबच आहे आमच्या गावापासून कर्नाटक मध्ये येते पोरगाव सायला
हा हा हा हा हा
तुमचं कुल स्वामी कुठलाय
आमचं इकड हे आहे ज्योतिबा
हा हा तुम्ही जातय क नाही ज्योतिबाला
होय जातोय की ज्योतिबाला जातोय अं ह्याला वाडीला वगैरे
माहित तर पन्नाळा करत येत असशीला
होय हय अ जोतिबा पन्हाळा कोल्हापूर महालक्ष्मी
हम्म
हॅलो
हा बोलते हॅलो
आवल
हा येतोय
हम्म हम्म हम्म आ
कॉफी वगैरे करतेस का नाही कॉफी
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येते का माझा?
हा आवाज येतोय हा आवाज येतोय हा यायला लागले बोल
माझा येतोय तुझा येतय का?
हा हॅलो
हा बोलकी मग तू पण हा मी बोलायच लागलेत तु बोलकी
हम्म.
चहा कॉफी काय करतेस की नाही? मी घेते तू काय घेते चहा का कॉफी?
काय?
तू काय घेतेस चहा की कॉफी?
ती अ थोडं खाऊन बसलेय त्यामुळ आता मग थोडी चहा थोडा करायचा.
हां हां.
हमम तू चहा घेतलीस की नाही?
मी नाही अजून घेतलं थोड्या वेळान.
हम् हम हम् ऊन आहे नय अजून.
होय.
हम्म ऊन कमी झाल्यानंतर थोडं घ्यायचं.
हो. ऊनाच जरा सरबत पेतजा शाळेला तेन जातेस.
हांआ. कधी जाणार येतेस गावाला?
आता जाणार चार पाच वाजता.
वय.
अं. पोरगी झोपल्या म्हणून थांबलेत. आवरून जाणार.
झोपल्या होय वीरा?
होय झोपल्या.
हा हा हा.
जेवलीस का नाही?
जेवूनच बसले दीदी आलती. दिदी मी बसून जेवलो. तीन मला धरून तीन. एक मोठी बहीण मी दोन नंबर आणि तीन नंबरची एक. काय? आणि एक भाऊ आहे आम्ही चौघजण हाय.
हा हा हा हा.
दिदीचं लग्न झालंय व लहान बहिणीचं अजून व्हायचंय. ती नर्सिंग करते.
हा हा चांगलं आहे की ग नर्सिंग मध्ये म नर्सिंगला पण खूप स्कोप आहे.
दीदीनच घ्यायला लावलंय तिला.
हा, हा आता जॉब वगैरे करत असेल मग ती?
होय जॉबला आहे कि इतलकरंजीमध्ये.
हा, हा, हा असु दे घे हॉस्पिटलमध्ये, अभ्यास अभ्यास करतेस की नाही तु?
मी अभ्यास करते.
हं, हं, हं, हं. अ लेक्चर आहे. असतंय.
अ ते असं हे अ म्हणजे वा प्रत्येक दिवशी प्रत्येकांचं वेगवेगळं लेक्चर असतं.
किती रुपये भरायचं?
म्हणजे त्यांची जेवढी फी असते ना, त्याच्या पन्नास टक्के त्यांनी देण्यात.
हा, हा, हा, हां चांगल हाय की मग.
सहा महिन्याचा कोर्स
हा, हा, हा, हा, हा. मग फॉर्म वगैरे भरतेस की भरला भरणार आहेस की नाही?
होय भरणार आहे म्हणून तर एवढी खटपट चालु हाय.
हं, हं, हं हो तलाटीचा वगैरे कशा कशाचं तरी भरायचि फॉर्म.
हो आता जे निघलं ते सगळंच भरायचं. काय अभ्यास एकच असते प्रत्येक परीक्षा
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
मग आणिक
पप्पांना काय नाही.
हं, हं, हं. निवांत हायस?
हो निवांत ये. भावाला घेऊन जायचंय तो लागलाय आवर म्हणून.
हम्म, हम्म, हम्म. सोडायला?
होय सोडायला येणार आहे.
गाव लांब हाय?
गाव तरी अर्धा एक पाऊण तास लागतोय.
हा, हा, हा चांगलं आहे की मग.
हम्म.
हम्म. आ तरी पण आ आता उन्हात
होय ऊन आहेच की आता आवरोपर्यंत थोडं साडेचार वाजतेत.
होय, होय ऊन जरास ऊन कमी झाल्यानंतर गेलीस तरी पण चालतय.
हो.
हम्म.
होय.
हम्म हम्म हम्म बर बर ठीक आहे ठीक आहे.
आणि काय चाललंय मग तुझ
आ,
तुझ काय चाललंय? शाळा चालू झाली. की जाईल.
हो हो शाळा चालू झाली की आमची आता वीस चालू झालं मुलं नाही अजून स्कूलमध्ये येत नाहीत अजून मुलं ऑफिस फ
हा हा हा हा
हम्म हम्म चालेल ठेवू मग
हा ठेव.